हॅलो
बोला की
हा इथेय ना म्हणजे पहिला सांगलीचा गणपती नंतर म तासगावचा गणपती नंतर म ते सुखाचार्य म्हणुन ति महादेवाच आहे भिवघाट एक हाय तिथं पण असं घाट असल्यागत काय तर हाय. आणि तिथं पण अ महादेवांचं कायतर पिंड हाय शंक शकराजे ण महादेवाचीच काय तर पिंड अस गत हाय आणि ते इस्कॉन मंदिर पुण्याच एक हाय माहितीय का तेच काहीतरी इथं हाय ते आरवड्याला असं प्रसिद्ध हाय इथं
इस्कॉन मंदिरमध्ये काय बघण्यासारकय
राधाकृष्णाच ओ मूर्ती
राधा कृष्णच वय हा हा
पण हाय ना असं संग्रहालय तिकीट काढुन बघायचंय आत जायला आणि राधाकृष्ण त्असं वेगवेगळ्या हेज्यात
पोशाखमध्ये नंतर वेगवेगळ्या असं हेज्यात तेंचं हे आहे तिथं मूर्ती हाइत छान आहे तिथं पण बघायला नंतर ग्रंथालय आहे. म्हणजे फक्त राधाकृष्ण यांच्या बाबतीची तिथं पुस्तक तेन मिळतात. त्यांच्या विषयी. आणि सव्वीस जानेवारीला तेन तिथ कार्यक्रम असतोय.
हा ह मग?
काय झालं?
काय नाही मम्मी बोलवालती जेवायला बोला की.
सव्वीस जानेवारीला कार्यक्रम असतोय ओ तिथं.
कुटं ओ.
तिथचं कि ते आर आरवड्याला.
हो हा हा हा
जेवढे राज्य आहेत ना तेवढ्या राज्यातले सगळे येत्यात तिथं. त्यांचं ते डान्स असतय तिथं. हा म्हणजे? काय ते नृत्यांगणा म्हणत्यात ना त्यांना ती येत्यात प्रत्येक राज्याचे. केरळ नंतर इकड साऊथ हा हा हा सगळे. पंजाबी असत्यात. गुजराती कर्नाटकी हा हा सगळे अस असं बघायला भरपूर गर्दी असते. सव्वीस जानेवारीला तिथ एक प्रकारची अस यात्रा असल्यागत असत्या तिथ.
हम्म मग दिवस दिवसभर असतय का दिवस रात्र.
नाही नाही दिवसभर सव्वीस जानेवारीच्या दिवशीच दिवसभर असतय ते. सकाळी लवकर चालू होतय जेवण तेन सगळं असतय तिथ त्या वेळी.
हा हा ह.
बघण्यासारखं भरपूर छान आहे. आणि ते खास ते बघण्यासाठी ते डान्स वगैरे वेगळ्या हेच राज्याच बघण्यासाठी अस गर्दी होते तित. ह असं फॉरेनची तेन पण येत्यात. फॉरेन ची नंतर ते अमेरिकेतली. होय होय याकी या जाऊया आपण. अमेरिकेतले येत्यात, छान असतय तिथे बघण्यासारखं होय. नंतर बाहेर हो यात. जत्रा भरत्या बाहेर सगळ स्टॉल तेन असतात.
एवढं एवढं मोठं असतय हो.
मोठी असत्या.
मग तुमच्या गावची यात्रा नसते काय?
आमच्या गावच्या असत्या की यल्लमाची असत्या की आमच्या दारातच भरते या यात्रेला. ती डिसेंबर मध्ये असत्या.
होय आमच्या ऑक्टोंबरमध्ये असत्या बघा.
होय.
आमची आमची बीरदेव बीरदेव आहे त्याच्या असत्या.
बिरदेव म्हणजे बिरोबा मग हे आरेवाडी बिरोबा माहित असेल की तुम्हाला.
नाही हो तिकडच कायच माहित नाही आहे मला.
होय काय? इथला पण आरेवाडीचा बिरोबा अस प्रसिद्ध आहे.
होय.
हा आम्ही पण त्या देवाला जातोय आमोशाला जातात ना त्या देवाला.
होय आमोशाला. रविवारी जात्यात आमोशाला जात्यात. हम्म मग आमच्या इथं आहे. होय कापत्यात कि यात्रेला आमच्या इथ.
हं
मग ते ऑक्टोबर मध्ये असत्या आणि आमची यात्रा संपली. संपली दिवाळी सुरु होत्या आणि आमची तिथं आमच्या जवळ कडोली पण आहे ना.
हं.
हम् मग तिथली आणि आमची सेम एक म्हणजे एकत्रच असते यात्रा
हा हा मग आमची दिवाळी संपल्यानंतर पहिली संकष्टी येते ना दिवाळी नंतरची
हं.
तिला आमची यात्रा असत्या बरोबर संकष्टीला बोनी असत्या. पोळ्यांचा नैवेद्य हम्म तीन दिवस यात्रा असते इ तर दारातच भरते आमच्या म्हणजे मोठं असं यलमाच मंदिरथं जवळचं आहे आमच्या घरापासून इथच बरतेय लय अस मोठ मैदान हाय.
हा आमचं पण एक असं मोठ्ठ मैदान आहे. असं मोठा म्हणजे गव्हर्नमेंटच आहेत. ते असं कुणाचं नाहीये आणि तिथ आता तिथं बांधकाम ते सुरु कमांटीन कराल्यात आणि मागच्या यात्रेपासना सुरू आहे सोडा ते म आता होत आले कमान ते मस्त करायला तर सगळं बघण्यासारखं आहे तर आमच्या इथं जैन जैन म्हण ते पण हाय बघण्यासारखं अ प्रसिद्ध आहे लई लांबन लोक येतात
कुठं आलं ते
सीता आमच्या गावात बघण्या बघायचं लय मोठ आहे ते हा ते तस त्याच्यापेक्षा छान आहे आमच्याकडे बघायला असं मोठाय आणि आता रंग बारंग केल्यात तर आत मोठा पुतळा आहे आणि अशी असं लय छान बघण्यासारखं झाड ते नायत येतात की येतात लांबणने कि येतात की नाही नाही नाही तिकीट नाही फ्रीमध्ये बघून फोटो बिन काढण्यासारखं छान आहे सगळं
मग त्याला तिकीट त्यानं चालू करत्यात भरपूर लांब लोक ते यायला लागली की आता हा आता बाहुबलीच्या तिथं हेला तेच आहे तिकीट आहे त्याला तिकीट शिवाय नाही एंट्री बाहेर पण तिकीट आहे आज पण होय तिकीट जाऊन आलोय आम्ही दोन तीन वेळा गेलोय मी अकेडेमीला होतो ना तिथ कुंबजला त्यामुळं तेव्हा जाऊन आलोय
आम्ही ते कुठ ते बाहुबल्ली कुठ ते ते होडीत होडीत मंदिर आहे बघा
हा हा तेच की जहाज मंदिर
जहाज मंदिर हा ती तिथं जाऊन आले एकदा
ह तेच किं मग त्याच्या साईडलाच तेज मंदिर आहे जैन मंदिर म्हणून
होय मग ते तिथलंच तेवढं बघून आलोय हाय होयतीता नाही आम्ही गेलतो तर फ्री होतो ते खरं आम्ही लय बारक्या पण गेलतो मला आठवण पण झाली
हा हा मग आता असल तिकीट आहे तिथं दहा रुपये का वीस रुपये अस काही तरी पर व्यक्तीला तिकीट आहे
आणि ते असं पायर्या
होय भरपूर पायऱ्या आहेत आओ दिवसापेक्षा ना रात्री बघायला छान हे नाईट शो असते ना रात्री छान वाटते तिथं आम्ही असं रात्रीतच गेलतो चार पाचच्या पुढं आणि नंतर मग आम्हाला तिथून येऊन बाहेरून काहीतरी म तिथ गाड्या आहेत ना भेळ पाणीपुरी तेन मग उशीर झालता म्हणून तिथंच सगळ्यांनी तेच खाल्लं यायला तरी आम्हाला नऊ साडेनऊ वाजलं होतं मग अकेडमीला परत
ह
तर होते ना आमच्यासोबत
म्हणजे ठरवून गेलता होय का मुली मुली गेलता का सगळी अकॅडमी पूर्ण होती
अकॅडमीच गेलती मुलं मुली सगळीच
हो
छान आहे तिथं बघण्यासारखं पण आहे तिथंच मग नंतर काय नाही
होय काय चालतय चालतय आता काय ट्राय करायलायसा काय मग भरतीच
तीचं नाही बघा सध्या तरी मुलगा लहान आहे करायला पाहिजे होत तेव्हाच नाही भरतीच काय नाही डोक्यात बघायचं ह्यातच गव्हर्नमेंटचा पेपर देन काहीतरी द्यायचं
होय आता आहे ना म अंगणवाडीचे तुमच करताय
मग त्यातच त्या त्या ह्याच्यातच कायतर बघायच पुढं मग
हम् त्यातनचनच पुढे पुढे जायचो
हा तेच की
हम्मम् मग आणि काय
काय करत्यात बघा भांडी चाल्यात
अजून भडी घसा हो
नाही झालती मगाशीच बसलो जरा दादा जेवालते ना अजून
हा हा हा मग तुम्हाला असासल ते नाही का
सगळे आहेत
म तेनी घासत नाहीत भांडी तेन तुम्ही कितीला ते कामावरून चालू झालय ना तुमचं पण
होय होय झालय की मी तीन वाजता येत्या साडेनऊ ला जात्या
हा
म सकाळी करू लागत्यात की थोडं
होय सकाळी जेवण तेन
हा करू लागत्यात तेनिच करत्यात माझ्या आधी उठत्यात तेनी
होय होय आमच्याहित करायचं म्हणजे का नाही कोण लवकर उठतच नाही पप्पा बहीण आणि भाऊ तिघंजण उठत नाहीत मग मी आणि मम्मीन आंघोळ केलेली आमच्या काय कपडे धुवायची मग तेवढी दोघींची मग नंतर आणि मम्मी धूत बसत्या मग त्यापेक्षा म्हणत्या माझं मी धुतो नंतर सगळं झालं की मग मी माझी बहीण आवरुन जातोय पप्पा भाऊ ते नंतर आंघोळ करत्यात मग
हा हा बहीण काय करत्या
बहीण बहीण के एफसीला आहे के एफसी हॉटेल आहे का मोठं
कुठ आल ओ ते
कोल्हापूर मध्ये जायच तिथ हॉटेल मॅनेजमेंट झालंय तिचं ती हॉटेल मॅनेजमेंट करत्या मॅनेजर सारखं काम आहे करतात
बिल्लि काय
हा बिलिंगच तेन करत्या चांगलाय का पेमेंट ते तेरा आहे तिला होय
मग चांगलं आहे की
आता हाय स्टार्टिंगला आत्ता लागले एक महिना झाली.
हा हा तरी पण तम्ही लवकरच अस सर्विस ला त्यांनी लागला आम्हाला कुठलं शिक्षण होऊन पण आम्हाला बाहेर जाऊन दिलं नव्हत हम्म आम्ही पण शिकत शिकत करतो मत नाही म्हणलीत करायचं.
चालतंय हा कुठला नंबर आहे ओ तुमचा मी ह्याच्यानंतर कॉल करू काय तुम्हाला एक?
चालतय की
कुठला नंबर आहे?
मी सांगते की.
ह सांगा कि काय आहे लास्ट ला?
हो झिरो चार
झिरो चार जरा मग वॉटसपला जरा सेंड करा की.
होय लगे करणार हं
हा लगेच करा की
हां तुम्ही कॉल लगेच करणार का म्हंटलं?
हा हा आता लगेच करते दहा मिनिटात तेवढं बोलूया मम्मी पण बोलूवाल्या मला लय वेळ झाली. मग उद्या आणि दोन करा आणि परवा आणि दोन करा.
हा हा चालत.
म मी दोन करते असं करूया रोज एक एक तरी.